हॅलो, हॅलो.
त्यांला.
हॅलो. कसा आहेस कस-कसा आहेस? मजेत.
बरं आहे ना? हा काय नाही मग निवांत-निवांत.
निवांत ना. काय ग्री बिग्री गेलस की काय
नाही शेत आहेत. भरपूर मग करावी लागते.
भरपूर वाटत. मला यायला लागतं वाट बघायला. शित कोन के ला.
ये. ये बघायला भरपूर एक आपल्याला शेती आहे.
अ काय हे तो काय-काय मला तुमच्याकडे.
काय बघ आता शेती आता सध्या तर डाळंबर चालू. आहे पहिले केळी होत्या.
हा मग केळीची प्रोसेस? काय असते. काय करता मला तरी सांगतो बघूया? म्हणजे लावण्यापासून असेल. कोम म्हणजे ते.
इकड बघ कर्नाटकनं केळीची रोपे एक रोप पंचवीस रुपयाला माग व्हायच असं एकरात पाच हजार रुपये लागतय ते.
असंकाय हम्म. हा बोल
एक महिना आधी मागवून घ्याची आधी हीना मागवायची पुन्हा त्याला ड्रीप अ दहा बाय दहा बाय पाच वर त्याची लागण करायची नाही लायनिन
हा
त्याला पण काही माणसं लावून हे करायला लागतील, लावून घ्यायला लागते. स्वतः आपल्याला जमत नाही, ते बरोबर अक्युरेट येत नाही.
हा,
हम्म ते झाल्यानंतर पुन्हा, त्याला सकाळ संध्याकाळ शेतीमध्ये जाऊन हे चेक कराय म्हणजे,
हॅलो? हॅलो! हॅलो हा बोल,
अरे पावसाळ्यात हे त्यांना लेच जपायं लागतं, केळीला पावसाळ्यात लई जपावं लागतं.
मग जाम तुम्हाला मेहनत करायला लागत, असेल पावसात. हॅलो बोल बोल,
अरे नंतर पण त्याला, लिक्विड ही सोडाय लागते पाऊ रोज,
आठ पेन सो
ड्रिपर वाईस सकाळ, दोन तास दिवस, चला दोन तास फक्त सोडलं ते चालतंय ड्रीपवर,
आय,
हम्म,
हम् हो किती दिवस साधारण फुलबिल म्हणजे, तो असा येतो बघ का काय म्हणतो त्याला, कोक्का तू कती दिसतस हा किती दिवसात येतो, मंग किती दिवसात येतो तो कोक काणी असा,
कोका एक अकरा महिन्यात आपल्याला केली जात, बघ असा,
टोटल, हॅलो! हॅलो हॅल? हॅलो हॅलो बोल, हॅलो! बोल म्हटलं, पुढची प्रोसेस काय, हॅलो? हॅलो हॅलो!
आवाज येत का,
पु पुढची प्रोसेस काय म्हणतो.
ते झा आल्यानंतर पुन्हा केळीला पुन्हा घड यायला चालू होतात, रे व्हॅन चालू झाली.
हा हा.
मग त्यांना सकाळी सकाळी, डासाचा खाली फवरा मारचा. संध्याकाळी व घडांवर त्या, कीटकनाशक मारायचं वर.
ह म ते रेट बी देतात कि नाही मार्केटला.
हा अरे हेड बा पॉट काय म्हणजे, चांगला माल असला तर पंचवीस तीस. तीस पस्तीस पण दर जातो. हम्म एकरा एकरा दहा बारा लाख अे अरे किलोला दर भेटतो ए एक किलो एक केळीच्या झाडनं तीस, पस्तीस किलो भरताय.
असं काय मग तुम्हाला परवडत तसं मगं...
पाच -पाच, सात लाख सहज होत्या त्या एकरात परवडतायं. अ लाख, दीड लाख खर्च होतोय फक्त. हा लाख, दीड लाख खर्च झाला आणि पाच, सहा लाख भेटत असले आणि मग
नाही परवडणारं, परवडतयं बघ तुला तू केलं तरी सुद्धा
बाकी डाळिंबाच काय चाललंय? डाळिंबर
डाळिंबाचपण अडीचशे रुपये कलो अडीचशे रुपये कलो दर पडलायं बघ डाळिंबाला या वर्षी
अ मग चांगलाय कि वाईट तुमच्या दृष्टीनं?
अ डाळिंब चांगलाय आरं डालिंब आ डाळिंब आमच्या तालुक्यात एक नंबर, महाराष्ट्रात एक नंबर डाळिंब आम आमच्या तालुक्यातनं जातंय.
सगळ्यात ज्यादा, हो. आरं माझंच बावीस एकर डाळिंब आहे.
हो काय? तू मला मागे थोडी दिलते ते चांगले होते मस्त होते.
हो. अरे अडीचशे रुपये आता मला प ह्या एक तोड्यालाच पंचवीस तेव अ पंचवीस तीस लाख रुपये होत्यातं, डाळिंबाचं अडी अडीचशे रुपये दर म्हणजे काय थोडा झालं व्हय?
हो होई.
भरपूर डाळिंबाला पण भरपूर दर आहे.
चालेल चालेल, आणि काय काय पीक तुमच्याकडे? डाळिंबाची प्रोग्रेस
आमच्याकडे ऊस हाय नंतर रोख भेटत्या, पंधरा रुपये पासनं घे कुठलं व्हरायटी घेईल त्याव‌र दर त्या रोपावर.
मग कमीत कमी किती असतयं?
आ?
कमीत कमी किती असते, म्हणजे आणि हायस्ट असे रोप रोपांची किंमत?
र पंधरा रुपयेपासून चालू होती, मोहरो वर गेलं असं साठ रुपये पर्यंत.
आणि तू काय ना शंभर झाडं सुुद्धा लाव श हो तस क्वालिटी चांगली राहते ना आणि पण धंरावाली सुद्धा क्वालिटी एक नंबर आहे, म्हणजे दर भरपूर पडतो त्याला सुद्धा.
होय काय? म पंधरावाले ठीक आहे, आंत्र मातिसा तर होय ना.
अय मग आ ते आर तु कासल्या खडक मुरमाच्या ठिकाणात लाव काही अडचण नाही. पा पाणी भेटलं त्याला कि स झालं संपला विषय मग.
सगळं पाणी आहे तसं आमच्याडे काय एवढं ही नाही. होऊन जातंय तसं पाण्याचं.
हा पाण्या हो.
मग रोपी वीपी लावता कशी तुम्ही? असे म्हणजे ट्रॅक्टर नांगरणी करता की
डाळिंब ट्रॅक्टरने एक सरी सोडायची दहा फुटावर एक.
हा.
दहा फुट असा आणि पा सात फुटाव किंवा आठ फुठाव अ रोप लावायचं त्याची ला
हॅलो!
ज्यादा दिवस टिकत्यात पण रे, सात ते आठ
हा हा. बाकी काय काय पिकतं? हॅलो, हॅलो. हॅलो.
हा बोल, आरे. बाजरी, ज्वारी, मका असतोय रे.
होय होय ठीक आहे रे म भाऊ नी कुठे असतो आता?
बाग
हॅलो. हॅलो.
हा.
हम् बोल बाकी तुझं कॉलेज कसं चालंय? आता मग काय शेतातच असतोय ना कायम? ह
आर शेतातच असतो आता कॉलेजला गे लई दिवस झाल.
व्हय काय? जा थोडं तरी कॉलेज कर.
हू म. मग काय झालं याचं?
माझं काय हाय निवंत, तेच तुला विचार मी पण थक करायच्या प्लॅनमध्ये हाय. ते माझं काय तर? मी पण तेच करायच्या प्लॅनमध्ये हाय. केळीनी कुठ काय? तुंझ मार्गदर्शन घ्यायचंय आता पुुढे हा.
हू हू.
हॅलो, हा हा तेच मला सांग तू कस सम म करतो मी.
हा, तु आधी रोप प मागव मग मी तुला मी सगळं सांगतो रो
रोपं आपल्याला कुठून मागवायल कुठून मागवायलते आता?
आता कर्नाटकला स्वस्त भेटतेती बघ, पंचवीस रुपयाला रोप भेट तय, गा घर पोहच आणून देतेती पण पंचवीस रुपयाला.
महाराष्ट्रात कुठं पण तुला घरपोच आणून देणार ते.
ह होय काय? बघतो बघतो, चालेल. बाकी ठीक ना?
हो.
हम्म हम्म, जा म कॉलेजला.
हा.
चालेल, ठीक आहे मग चल, झोपतो मी पण आता.
हा ठिक
चल हा बाय.
हा, हा